हॅलो!
येतोय आवाज?
हो हो बोला.
हा
कुठून बोलताय ताई तुम्ही?
मी, इकडे सोलापू सोलापूर कडून बोलते.
ओके ओके, मी नाशिकला असते पिंपळगावला.
हो, तुम्ही ते हँडमेडचं बनवताय ना?
बोलल्या तुम्ही हो हो, मी पाईप क्लेनरचे फ्लावर्स बनवते.
हां हा म्हणजे ते तुम्ही क्लासेस वगैरे पण घता का? क्लासेस वगैरे पण घ
हो क्लासेस घेते, मटेरियल सेल करते हो.
हो का? मी ह्याच बनव ते मोत्याचे दागिने
ओके ओके
आवाज येतोय?
हो हो येतोय.
हा हा, ते नाही का कानात वगैरे गळ्यातले असे मोत्याचे
हा हा, ज्वेलरी मेकिंग पूर्ण करता का?
मेकिंग हा, छोट्या साडी वगैरे विकायची असेल ते ह्या वटपौर्णिमेसाठी बरचस बनवलंय, हा.
हा हा, मग ऑनलाईन वगैरे पण सेल करता का?
अ नाही ते फॉर्म वगैरे भरलेत असं, फक्त असं आपल्या इन्स्टाला वगैरे आय् ते आहे ना, त्याच्यातूनच मग थोडे फार कस्टमर ते असं जास्तच नाही काही, म्हणजे आताच स्टार्ट केलंय मी पण.
मी ओके ओके
हा, तुम्ही बरेच
मी पण इन्स्टावर करता, हो हो, माझं शॉप पण आहे ना.
हो का? छान की मग, तुम्ही कसं सेल करता? हा, तुम्हाली मग सेलिंगला सोपं जात असेल शॉपमध्ये?
हो हो, आणि इथेच रील वगैरे बनत ते मी त्याच्यामुळे, इन्स्टावर पण मिळतो रिस्पॉन्स.
हो हो. ऑनलाईन वगैरे क्लास अ घेतलं तर तुम्ही, आम्ही होताल जॉईन.
हो हो झाली तशी इन्क्वायरी घ्यायची ऑनलाईन क्लासेस कारण आता हे पावसामुळे तर काही ऑफलाईन शक्यच नाहीये.
हो हो आणि त्याला ते लाईट पण लागते ना ते ग्लू साठी
लाईट पण लागते वायफाय वगैरे सगळच लागेल.
हा आणि ते तयार करताना पण ते ग्लू वगैरे ग्लू गन ते लागत वाटतं ना त्याला
हो हो ग्लुगन वगैरे पण लागत किंवा मग तुम्ही ते बी सेव्हन थावझन गल्यू पण चिटकवू शकतात तसं काय नाय.
हो हो त्यांनी पण छान बसत हो ते
करत असलं ना
ज्वेलरीसाठी तशी जास्त नाय म्हणजे मी असं त्या क्लॉथचं फॅब्रिकचं वगैरे नाही बनवत आहे मी फक्त असं असं मोत्याचचं ते बनवते. थोडफार हे तुमचं शॉप
सगंळ
अ हा असं ते पककड कट्टर वगैरे असतं ना ते
हा हा.
त्याच्या ते तारा जास्त तारेमध्ये असतं ना ते वेगवेगळ्या प्रकारच्या तारा त्याचे कुंदन
ते
अ ते मग कधी ऑनलाईन मागवते नाही मग कधी शॉपमध्ये जाऊन घेत ते म्हणजे काय वेळ वगैरे नसेल
तर मग अ म्हणजे शॉपला जायला वेळ नसेल तर ऑनलाईन मागवते मग दोन दोन दिवसात येत ऑनलाईन वगैरे पण म्हणजे जरासा वेळ असेल जस आमच कस्टमर थोड्या म्हणजे कधी दल्या तर चालतं त्या विचार करायचं
हा. तेव्हा डिलेवारी
मग हा आता पाहिजे असेल तर मग येत ऑनलाईन पण येत दोन दिवसात ते येत ऑनलाईन पण त पण ते पाईप क्लिनरच खूप छान आहे ते फ्लावर्स वगैरे म्हणजे खूप छान म्हणजे दिसतात ना ते आणि असं रंगसंगती पण खूप छान हा खूप रिअल वाट रंगसंगती पण खूप छान असते नची
हो खूप छान असं त ते आणि आता सध्या खूप ट्रेंडिंग ये ते काय काय
ट्रेंडिंग आणि अजून दुसरं काय बनवता म्हणलं असं हँडमेड
हा मी रांगोळी मॅटच्या पण ऑर्डर घेते ना रांगोळी मॅट बनवते त्याचं मट टेरियल पण आहे माझ्याकडे सेलिंग ला शॉपमध्ये
हा हा हा हा म्हणजे त्याच्या अ ते ट्रेसिंग पेपर वगैरे ते पण देताय का त्याच्यासोबत
नाही ट्रेरेसिंग पेपर नाहीय सध्या कॅनव्हसये वूलन ये. ग्लु गन ग्लू स्टिक
हं छान ये मंग तुमच छानये हम्म होत आणि कसं ट्रेसिंग पेपर प असेल ना तर घेतात असं बायका म्हणजे
नुसत्या ट्रेसिंग पेपरची पण बऱ्याच जणी ऑर्डर घेतात ना.
हो हो हो कारण काम फास्ट होतं ना त्याच्याने
हो त्याच्यामध्ये तुम्ही कशाची कशाची फुलं बनवतात.
अ पाईप क्लीनरमध्ये ना सनफ्लावर लिली जास्वंद नंतर चेरी ब्लॉसम लिलीमध्ये पण भरपूर प्रकार आहेत नंतर छोटे फ्लावरपॉट पण खूप छान दिसतात किचेन झाले क्लिप्स ला फ्लावर्स लावले खूप छान दिसत ते
आता सध्या ते जासवंदाच्या फुलाचे हार पण खूप छान आहेत ना
त्याच्याच ऑर्डर चालू आहे कंटिन्यू आता पण तेच बनवते मी
आता हे आपले नैसर्गिक फुलं असतात ते कसं आज सकाळी घातलं थोड्या वेळपर्यंत सुकून जात तो ना आणि ते जास्वंदाची फुलं मला म्हणजे तुमच मी इंस्टाला बघितलं ते तर म्हणजे खूप छान असं रिअल वाटतात ते आणि सुकायचा त्याचा काही प्रश्न आता गणपतीच्या परडी म
गणपतीला रोज जास्वंद असावा वाटतं ना
हो आणि त्याच्यामध्ये तुम्ही हरळी पण अशी ऍड केली ना
हो हो हो
हा ते हा ते आमच्याकडे जास्त हराळी म्हणतात त्याला असं अ ते दरवा पण खूप छान ते एकदम रिअल वाटला असं वाटतच नव्हतता की ते असं तुम्ही बनवलंय म्हणून खूप छान होतं ते
सुंदर दिसत ह् तुमच्याकडे उकडीचे मोदक बनवता का मग
हो उकडीचेच मोदक उकडीचे स् मोदक बनवता ह ते मोदकचं पण ते तुम्हाला इ तेे बनवता येतं असेल ना असं डेकोरेशन साठी फ्लावर्सच ते असं व्हाईट कलरचं
पाईप क्लनरच पण छान बनत ते
हो ना ह ज म्ह त्याचे कलर्स असे खूप असे अट्रॅक्टिव्ह दिसतात ना
ह
म्हणजे कुठलाच असा डल कलर वाटत नाही त्याच्यामध्ये हो छान बनवले तुम्ही ते मी बघितलंय
हम् हम
पाहता कक्षरी वाटत हे आपण पण म्हणजे काहीतरी कराव असं
हम्म बघा मग मटेरियल ऑर्डर करा ऑर्डर घेते मी ऑनलाईन
म करून मग ते क्लासची काही फीस वगैरे असेल ती भरून करता येईल
हो हो सांगितलंय तसं मॅमने करणार आहे तस ऑर्गनाइज
हां ते हा एक दोन जणी येणार्या परटणारा आठ दहाणी झाल्यालाईन तर ठीक वाट ना तेव्हा टाइम वेस्ट करायचा हो ना
हो ब आणि माझं कस शॉप आहे त्याच्यातून मी टाइम काढणार
हा टाइम काढायचा मग चथ म्वला पाहिजे ना टाइम तेवढा नसतो ना आता शॉप काही म्हणलंवरतं मला तिकडडे पण बघावं लागतं इथ पण तशा ह्याच्यामध्ये किती दिवस लागेल तर इथ क्लास करायला
ते ज्याच्या त्याच्या आहे ना ग्रास्पिंग पॉवर वैरे एक अस वर्कशॉप जर घेतात एक दिवसात पण पूर्ण करून टाकतात पण मग तेवढं झालं पण पाहिजे आता मी लहान मुलांची घेतले ना वर्कशॉप
हा हा हा. तर त्याच्या कसं आयडिया वगैरे- हो. आयडिया एकदा आल्या की मग व्यवस्थित आपण- पुढच करू शकतो ना? बेसिक बेसिक जमलं लवकर पटकन तर- पुढचं करू शकतोय आपण.
एखाद्याच्या हातालाच वळण असतं. एखाद्याला नाहीच जमत असं पण असत.
ते तर आहे. आता हे, मोत्याच्या ज्वेलरीचं कसं राहतं? ते खूप असं- बारीक बारीक असत ना? ते तारामधून हे ओवायचं. एक - कडच तिकड. म्हणजे फिटिंग पण त्याची व्यवस्थित आली पाहिजे. तरच मग, हा. छान दिसत ते. हे फ्लावर्स च कसं असं? अम. थोडंस एवढं नाजूक नाजूक नाही बनवावं लागत आहे ना?
हा. असं काही नाही म्हणजे एकदमच बारीक बारीक नाही काही. त्याला वळण पाहिजे फक्त थोडस व्यवस्थित.
देेता आले-
हम्म.
ते पाहिजेत ना? हम्म. मी तस काही क्लास वगैरे नाही घेतलेले. पण असं - च बनवते मी. आपल्या जवळपासच्या अस मैत्रिणी वगैरे भरपूर आहेत ना? हम्म. म्हणजे, असं थोडं इंस्टाला वगैरे तेवढंच हे.
चांगलं आहे ना. तुमचं पेज शेअर कराल ना? मी करेल फॉलो.
हो हो. चालेल.
हम्म.
आहे माझं पण. तुमच्या पण ह्याला करेल मी. फॉलो. मा मी केलेलंच आहे फॉलो. मला ते खूप आवडले. म्हणजे असं बघता बघित- ल्यावर म्हणजे खूप वेगळे वेगळ्या डिझाईनचं.
हम. त्याच्यात आणि खूप क्रिएटिव्ह काही काही करता येण्यासारखं आहे.
हा ना? तुमच्याकडून शिकेल मी ते. हो हो. चालेल चालेल.